हा नमस्कार. एकदम मस्त, तुम्ही कशा आहेत? पाऊस तर चालूच आहे ना हो. पाऊस तर सगळीचकडे चालू आहे. हो चालू आहे ना दोन-तीन दिवसापासून एकसारखा चालू आहे हो.
हा आमच्याकडे अगदी पुरं स्थिती म्हणजे लोकांच्या घरात न पाणी आलं होतं एवढा पाऊस आणि आधी पोकाळ तेने हैराण होत होतो.
हो हो हो बरोबर आहे.
कधी पाऊस येणार पाऊस आला तर चार-पाच दिवसातच पूर आणलाय सगळीकडे.
हो ना, हम्म.
आमच्याकडे सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलो त म्हणजे खाली घरया आहेत त्यांना त्यांच्या सगळ्यांकडे
हो का.
आणि आणि रात्रभर पाऊस, पाणी तसच राहिलं होतं. लाईट नाही त्यात नेटवर्क नाही.
हम्म, आमच्या इकडे आला पण एवढा नाही हम्म. हम्म.
तुमचा कुठला भाग?
आमचं इकडं हे खानदेश.
खानदेश का?
हम्म.
हा हा धुळे जिल्हा हा तिकडे नाही कमी आहे का पाऊस?
हो एवढा नाही आला म्हणजे असं
हा आमच्याकडे रायगडला खूप पाऊस.
हो का? हा तिकडे खूप हो बघतो ना आम्ही न्यूजला वगैरे हो. हो.
दरडी कोसळतय, सगळे रस्ते बंद होत आहेत. मोठे-मोठे म्हणजे घाटांमध्ये दरड कोसळते खूपच म्हणजे अं कुठे आता अगदी महत्वाचं कुठे?
तसं विस्कळीत होत जात
हो अगदी कुठे जायचं असेल तर तोही प्रॉब्लेम होऊन जातोय म्हणजे महत्त्वाचं आता आमच्या माझ्या हा भावाच्या मुलीच्या सासूबाई काल वारल्या
अरे बापरे! हां.
तर भावाला लायचं होत भाऊ आणि वहिणी लाणार होते पण गाड्याच बंद.
अरे
त्यामुळे त्यांना जाता नाय आलं बडोद्यायला आणि ते पण ती लोकं.
अरे बापरे. हम्म.
मग नाही जात आलाव, मग कळ गाड्या वगैरे दिसतच आहे म्हणा, गाड्या बंद वगैरे.
होय.
त्यामुळे नाही जात आला तर असं म्हणजे एवढ्या दिवस काही नव्हता आणि आता आलाय तर चार दिवस असा पाऊस जोरात आलाय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
गाड्या बंदस सगळंच मार्केट बंद काही घेता येत नाही काही नाही. आणि पूरस्थिती एवढी लाई लाईट नाही आमच्या इथे नेटवर्कसुद्धा नव्हतं, अगदी जवळजवळ बारा तास नेटवर्क नव्हतं, काल.
बरोबर आहे ना, पावसामुळे हे सगळंच बंद जातं ना मग. लाईट म्हणा, हो.
तुमच्याकडे लिमिटमध्ये पडतोय, त्यामुळे सगळे खुश असतील. पाऊस पडला एवढा बा बरोबर आहे, म्हणून ना शेतीसाठी. समाधानी. हा बरोबर आता आमच्या इथे हम्म. पाऊस पडला, एवढ्या दिवस खूप दिवस पाऊस होता, मग लोकांनी पेरणी वगैरे काय केली नाही आणि आता पाऊस थोडा पहिलाच पडल्यावर पेरणी केलेली. पण सगळीकडे पूर येऊन सगळं वाहून गेलं असणार आता.
बरोबर हो.
हो, पाणीच पाणी सगळीकडे झालं.
हम्म पाणीच पाणी होऊन गेलं असं. बापरे, आता असं सकाळी होता पण आता नाही दुपारपास बारीक बारीक. आमच्या इकडे जास्ती कापूस चालतात. कापूस आणि मका असं लावतात. हो, जास्ती कापूसच असतंय आता नाही नाही, आमची नाही शेती वगैरे. नाही नाही नाही. नाही, शेती नाही.
मला वाटलं, तुम्हालापण शेतीचा अनुभव आहे की काय?
नाही, नाही नाही आम च्या इथं नाही शेती वगैरे नाही. पण गावात करतात ब लोकं
हो, त्यामुळे सगळी माहिती असेल थोडीफार?
हो हो, हो हो.
म्हणजे कापूस लावताय, काढतायत. असं हाय का नाही? बाकी इथं उन्हाळ्यात कसं असतं तुमच्याकडे मग?
उन्हाळात उन्हाळ्यातून खूप मस्त हो. पण असं शेती असं वर झाडं वगैरे भरपूर आहेत ना. त्याच्यामुळे एवढं जाणवत, जसं विदर्भामध्ये वगैरे ककून असतं. तस नाही राहत आमच्या इकडे गावाकडे. म्हणजे खेडगाव येतं, खेड्यागावामध्ये कसं इथं झाड वगैरे असतात, शेती असतात भरपूर. त्याच्यामुळे मग हवापण येत राहते बुवा. खूप जास्ती ऊनपण हा, खूप जास्ती पण नाही ऊन राहत आणि मीडियम राहत बुवा.
ओके, चांगलं हाय. मग, आणखीन काय तुमच्याकडे हाय? प पदार्थ वगैरे कोणता महत्वाचा? विदर्
हा इथे काय अ
सध्या आंबे आहेत तर मग, ते खापरच्या पुऱ्या वगैरे बनवतात. आम्ही नाही बनवत, पण असं बा आम्हाला नाही येत. आम्ही अ बा असे बनवतात गावातले लोक बुवा, भरपूर लोक इकडे बनवतात. आम्ही आपलं साध तव्यावरच्याच ह ते असं मातीचं खापर मिळतं असं गोल. ते चुली चुल पेटवता पाणी चुलीवर ठेवतात ते आणि त्याच्यावर हातानी अशी ते पुरणाच्या पोळ्या बनवून अशा मोठ्या मो ठ्या पुरणाच्या पोळ्या असतात त्या. त्या त्या खा परवर टाकून त्या बनवतात ते लोकं, इकडले लोकं. जुने लोक हो. हो, मोठ्या मोठ्या अशा पोळ्या बनवतात. आ दुसरं काय नाही इकडे तेच पुर आता पुरणाच्या पोळ्या वगैरे जास्ती बनवल्याला जातात. गोड.
वांग्याच भरीत आणि हे पण करतात ना कसली कण भाकरी कसली ती कण ह्याची?
बाजरीची भाक री करतात जास्ती.
हो का.
डेलीला बाजरीची भाकरीच खातात जास्ती शेतकरी लोकं. शेतकरी लोकं हो, रोज बाजरीची भाकरी रोज डेली असते किंवा सण वगैरे असं काय आस तं तेव्हाच ते पोळ्या करतात, नाहीतर मग ते रोज बाजरीची भा कर, हिरवा मिरचीचा ठेचा किंवा मग आ ता लोणचं टाकण्यावर खूप महत्व देतात, ह्या दिवसात. आता कैऱ्या बाजारात किलो येतात लोणच्याच्या. हम्म, आठवडी बाजार भर तो आमच्या इकडे. दर गुरवारी बाजार असतो, तर दर गुरवारी बाजार अस तो आठवड्यातून एकदा. मग त्या त्या दिवशी ते बाजार करतात सगळा आठ दिवसाचं.
हो काय.
हो, आमच गावाचं हाय हा. हो तेव्हा बाजारच मिळतेस गुरुवारी, आठवडी बाजारातच हो. हो हो, बर बर.
बरोबर.
आठवडेस बाजार भरतो गुरवाारी. तेव्हाच आणि असं आजूबाजूचे छोटे छोटे खेळेपण आहेत, तिथले पण लोक ते त्यातले ते बाजार करायला, आमच्यास गावाला.
बरोबर आहे आणि शेतकरीपण स्वतःच सामानपण तिथे नेत अस तील ना विकायला असं. त्यामुळे भा ज्या वगैरे ताज्या ताज्या मिळत असतील.
ताज्या भाज्या हो.
आणि सगळं स्वस्त पण असेल.
हो सिटीपेक्षा थोडं बऱ्यापैकी स्वस्त असतं इकडे.
हा हा, इथं आमच्या इ ते ज्वारीची किंमत आहे, साठ रुपये.
हो हो. आता इकडे ज्वारी नाही खात कोणी जास्ती, बाजरीच खातात.
बाजरी पण आमच्याकडे पंचावन्न, पन्नास अशी आहे.
हम्म.
तिथे स्वस्त असेल ना तीस, पस्तीस रुपयाने असेल.
हो.
हाय ना?
स्वस्त आहे इकडे, हो.
तीस पस्तीस, आमच्याकडे बाजरीपण पंचावन्न, पन्नास आणि ज्वारी पण ज्वारी साठ रुपये चांगल्यातली.
हो, हो ना.
हो, नाचणीपण मिळ खातो आम्ही.
हो का, नाही इकडे नाही मिळत नाचणी वगैरे काही एवढं.
हो का. इथे म्हणजे आता कसं, सगळ्या बाजारात सगळं मिळतं असं. आणि पिकवतात पण इथे. कोकणात नाचणी पिकवतातपण हा. त्या मुळे नाचणीपण आता, थंडीची अ उन्हाळ्यात चांगली नाचणी. ह आता नाही म्हणजे, आता भाकरी अ आ ता बाजारी चांगली, जरा पाऊस पडून गारठा पडलाय तर, थंड झालंय वातावरण.
दरमहा बाजरीच्या भाकरीमुळे असं गरम उष्ण असते ती हो. हम्म, त्याच्यामुळे आता थंडीमध्ये पावसात अशी ती चांगली लागते भाकर, मस्त गरम गरम. हम्म.
ती छान लागते आणि आमच्यात तांदळाची जास्त भाकरी वगैरे करतात.
हो का, हं ती कसं करता मग तांदळाची भाकर?
तांदूळ धुवून दळून आणतो.
हा.
आणि अ त्याची अ गरम पाणी घेऊन, मळून चांगली भाकरी थापतो आपण ज्वारीची कशी थापतो, तशी थापतो. हा. किंवा मग उकडीचीपण करतात. कोणी लोकं उकड काढतात त्याची. म्हणे जेवढं पी ठ असेल, तेवढंच पाणी घ्यायचं. पाणी उकळलं की, त्यात पीठ टाकायचं. आणि मग ते हलवून बंद करून ठेवायचं, पाच दहा मिनिटं जरा आणि मग ते मळून मळून चपाती सारख्यापण लाटून हुतात त्या छान.
ह हो का, हं हं.
पोरांन मुलांना आवडतात.
हो ना.
हा, छान लागतात ते.
हा.
आणि आमचे ते मासे आणि तांदळाची भाकरी
हो, हो का हो. हम्म, खातात हो. हो हो बरोबर, कोकणामध्ये कसं ते जास्ती तेच चालतं, मासे.
मासे हा.
हो.
मासे आणि भाकरी अगदी अ ठरलेलं.
हम्
ते लोकांना पाहिजेच पाहिजे असं खाणं आता बाकी तुमच्या त्या भागात कसं तेवढं नॉन व्हेजचं एवढं नसतं ना.
नाही एवढं नाही भरपूर मग कमी प्रमाणात खाता कोणी कोणीच खात हो हो. आणि ते हि अस चालेल हो खूप छान वाटलं. हो हो, हा लावते मी चालेल.